हो. पाऊस आहे का तिकडं?
हो. आताच गेलाय बघ. सगळं ओलं करून गेलाय. आता तेच पाणी काढायचं.
आता शनिवार पासून आता चालूच आहे. कंटिन्यू थांबायला मागतच नाही रे.
इथे बरोबर तीन वाजले ना, आभाळ येतं पाऊस चालू होतो. रात्री दहा पर्यंत अस. कधी कधी रात्री दोन पर्यंत चालू असतं. आणि सकाळी असं होऊन पडतं की काल रात्री पाऊसच पडलाय.
आज सकाळपासून आहे. आणि काहीतरी शनिवार पर्यंत भरपूर पाऊस असणार एवढा आलय. थोडा असं सांगितलंय. हवामान खात्याचा असा अंदाज आहे.
नाही. पाऊस जास्त पडणार आहे. उलट मुंबई, लातूर जिल्ह्यामध्ये
मग तेच सांगते कि, शनिवार पर्यंत पाऊस भरपूर आहे. आणि ते पण हा, विजांच्या कडकडाट, गडगडाट सकट पाऊस पडणार आहे. मॅडम
आता ती एक फेस कधी किती दिवस अजून येत राहते काय माहिती. वादळी वार आन हेन ते
नारळी पौर्णिमा आली क आहे का ऑगस्ट मध्ये अठ्ठावीस तारखेला काहीतरी आहे
हो
मग म्हणतात ना अस नारळी पौर्णिमेला परत जे सगळे कोळी बांधवांचा तो मोठ हा सण आहे आणि त्यावेेळेला मग ते नारळ वगैरे समुद्रात काहीतरी पूजा व करून सोडतात ना जेणेकरून त्यांना परत म शिमारी करायला जायचं असतें ना ग आता पुढं
अगं पण मला नाही वाटत की ते लगेच पुढच्या महिन्यापासून पाऊस बंद होईल या महिन्यापून तर पाऊस चालू झाल्या अजून नोव्हेंबर पर्यंत जाईल
बंद तर नाही होणार पण या वर्षी तसा पाऊस प कमीचमुळे जे काही आता पडेल थोडं पडेल पण त्यांनी आ नारळी पूर्ण झाल्यावर पण आता गेल्या वर्षी बघितली ना तू नारळी पौर्णिमा होऊ दे ना तर काही पण होऊ दे पाऊस कुठे थांबला होता चांगला नोव्हेंबर पर्यंत पडला किवा
त्यामु आपली दिवाळी पण नाही एवढी काही साजरी झाली फटाके वगैरे काहीच उडवता आले नाही सगळं काय आहे ते घरात बसून चार भिंतीच्या आतच करा
मजाकडे उडवाय ला क पाहिजे पावसातला घायला पाहिजे किथ फटाका
तेज म्हणंद
काम या वर्ष या वर्षी तरी होते का नाही कारण एक ह्याची पहिली दिवाळी आहे
कसं करेल का ते रिएक्ट मला तर करतच नाही कारण फटाके फुटणार त्याचा आवाज
त्याच्यासाठी सगळं पहिलंच असेल
त्याच्या समोर आपण आपल्या इतररी झाड बोलतात किंवा भुलचक्कर आ पू लावणार सुप सुरप अस ते बघून तर त्याला कसं वाटेल काय मिहिती
मला तर वाटेल पहिल्या वेळेस थोडसं घाबरेल त्यांनी की हे काय चाललं हे कसले आवाज येत आहेत वगैरे पण नाहींतर त्याला सवय होईल त्या आवाजांची
अरे पहिलेच सगळे सण पाहिजे या वर्षीचे पहिलेच आहेत ना आता रक्षाबंधन आलंय त्यावेला रक्षाबंधनला मला छोटसा असा गोंडा घ्यायचाय बांधायला
पण आपण म्हणतो लहान मुलं पण जे खरंच दिवाळीथ एक दोन महिन्याच्या असतील त्यांना किती त्रास होत असेल त्या फटाक्यांचा वगैरे
त्रास तर होतय पण आता काय करणार लोकां पु ऐणार उडवू नका करू नका म्हणलं तर ऐकणार का आवाज यो कसला तरी
तरी पण मी काय म्हणतेय लहान मुलं आहेत म्हटल्यावरती त्या परिसरातल्या लोकांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे
पण लहान मुलं आहेत पणून लहान दुसऱ्यांशी पण लहान मुलं आहेत ना ती उडवणार शेवटी सण आहे ते थोडी ना ऐकतात घातकाची लहानपण कोुणाच ऐकतात आई वडिलांना जरी कळालं तरी पोरण नाही ऐणार त्यांना खेळायचंच असतं ना आता वर्षातून एकदा असण य त्या नंदावर
ह पण ते बिल्डिंग मधले वगैरे म्हणा इमारतीमधली पोरं त्यांनी का असं करायचं लहान ण तिथे तर आवाज जास्त जवळून येतो बाकी घरात वगैरे आपण कसंय एका रूम मध्ये बंद करून बसू थोडा वेळ वगैरे पण नंतर ना शेवटी त्रास होणार आहे ते होणारच आहे
बपता या वर्ष सगळं पहिलंय तसं त्यामुळे त्याचं गेट आहे त्याला एन्जॉय पण मला करून द्यायचं आता तसं इथले काही लोक आहेत म्हणजे मुद्दाम बाराच्या नंतर वगैरे उडतात टा
ते चुकीचं म्हणती ना मी एखाद्याच्या झोपण्याच टायमिंग वगैरे असत तेव्हा वाज
ते काय, आता ते त्यांना कळायला पाहिजे ना. काही लोक मोठ्या लोकांनाच काही गोष्टी कळत नाही. ते लहन्यांना काय बोलायच.
मोठ्यांनाच कळत नाही माहितीय. पण भारतातल्याच लोकांना अस झालय की एखादी गोष्ट जी आपण रूल करून देतात त्या रूलप्रमाणे वागायलाच जात नाहीेत ते. कि आपल्याला आता रूल दिलाय दहापर्यंत तर दहापर्यंतच कराव. अस काहीच नाही त्यांच.
अ आता गेल्या दोन तीन महिन्याखालीच मला वाटत दोनच महिने झाले असतील. तर आमच्या इथे एकांच लग्न होत. आणि ते लग्न होतं संध्याकाळी.
हम्म
त्यांची मिरवणूक आली रात्री बाराच्या पुढे.
बापरे
मग त्यांची मिरवणूक आली. नंतर वाजत होतो बऱ्याच वेळा त्यांच ते बेंजो वगैरे चालूच होत. वाजन आणि म नंतर पोलीस आले थांबवायला. तर या लोकांनी काय कराव, बिल्डिंग मध्ये आतमध्ये आणून वाजवल. परत पोलिस आले म. त्यांनी परत ओरडून गेले. नंतर याने काय केलं माहितीय का? डायरेक्ट बॅनजोवाल्यांना ना त्यांच्या फ्लोअरवर घेऊन गेलेत. आणि तिथे वाजवल जोर जोरात.
काय गरज होती का. आता तुम्ही एवढे उशीर आलात त्याचा तरी भान आहे ना.
नंतर पोलिसाची पूर्ण गाडीच आली. आणि त्या बँनजोवल्यांच्या दोन माणसांना घेऊन गेली बसवून. आणि रात्री का पहाटपर्यंत त्यांना बसवल म्हणे. आणि सोडून दील.
हा मग काय करणार ही लोकच ऐकत नाही. मग त्यांनाच उचललेलं बरं आहे ना. आता हे उचललं तर हे गप्प बसतील.
अस झाल होत म्हणे तो सीन. म्हटल काय गरज आहे का रात्री च्या आणि बाराच्या पुढं लोक झोपलेली होती सगळी आणि ह्यांची तेव्हा मिरवणूक आली. ठीक आहे मान्य आहे की तुमचं लग्न झाल. हे झालय. मग तुम्ही ते लवकर करा ना. टायमिंग ठेवा तुमच काहीतरी.
कारण प्रत्येक दिवसाची दुसऱ्यांची सुरुवात कशी होणार आहे. कुठल्या परिस्थितीतून होणार आहे. हे कळत का तुम्हाला? एखाद्याला लवकर उठायचं असत. एखाद्याला लवकर कुठ तरी लांब जायच असत. काम जास्त असतात एखाद्याला.
अरे कामाचे जे भरपूर लांब लांब जाणार आहेत. दोन दोन तीन तीन ट्रेन चेंज करून जाणारे पण आहेत. ते पण लवकर पडतात घराच्या बाहेर. डबे वगैरे करून अक्षरशः जातात. रात्री येतात उशिरा. परत घरातलं सगळं करायच. मग झोपत्यात. कितीतरी माझ्या मैत्रणी पण तशाच आहेत.
किती त्रास होत असेल त्यांना अशा रात्रीच्या एवढ्या उशिराच्या लोकांमुळे स्वतःला किती त्रास करून घेत असतील ते.
पण कस आहे एका माणसाने बोलून उपयोग नाही. त्यामुळे कोणच काय बोलायला जात नाही. जे आहेत ते ठीक आहे. आता काय करणार ना. सांगून थोडी ना कोणी ऐकणार. अस येत.
हेच तर आपल्या इथल्या लोकांना सवय लागली आहे की, प्रत्येक वेळेस आपण का बोलायच. एकाने आणि बोलून चालत नाही म्हणूनच सगळ्या गोष्टी लोक जास्तच त्याचा फायदा घेऊन वाकडं तेवढं जास्त वागतील सरळ वागण्यापेक्षा.
काय होत एका वेळेस नाही. परत खुन्नस पकडतात. भांडण करतात बर त्यामुळे कोण काय बोलायला जात नाही.
तेच सांगते ना. आपल्या इथं चुकीच्या गोष्टींना पाठिंबा लवकर मिळतो. पण चांगल्या गोष्टींना पाठिंबा लवकर देत नाहीत लोक.
त्यांच्यासोबतची व्यक्ती असे ते मुद्दाम आझून करायला लावते. बघितल की मॅम बोलती. आपल्याला ज्याचा त्रास होतोय ना. आपल्या दुश्मना असतणार पैसांना अजून मुद्दाम म्हणतात की करा आम्ही आहे तुमच्यासोबत करा तुम्ही आम्ही आहात तुमच्या स काय करणार आहे त्या मी हा काय करणार आहे त्यांनी करून भांडण वगैरे काढायला बघत काम लोकं काय म्हणतात जाऊतो प यां्यांच्या कुठे आधदी लागा त्यापेक्षा त्यांच जे काय व्हायचं ते होऊ दे
त्यामुळेच तर सगळ्या गोष्टी आपल्या पुढं जायच्या सोडून अजून मागेच चालल्यात गोष्टी काही लोकांमुळे जग चाललंय पुढं पण काही लोकांमुळेळ ते अजून पण तिथंच थांबल्यासारखं वाटतं
बरे जण आहेत जे शांत आहेत एकदम नम्रता आहे त्यांच्यामध्ये की दुसऱ्यांचा विचार करणारे अे कमी आहे आणि बोटावर नजल्यातकीेच लोक जे दुसऱ्यांचा विचार करतात स्वतःपेक्षा आपल्याला स्वतःला कितीेही तर राजजारातील चालेल पण त्या आपल्या मुळ कुणाला त्रास होणेये अशी बरेच म्हणजे अस खरंच हातावर पोटावर मज नाही च लोक त्यामु कस आहे त्या लोकांचं म्हणतात ना कोणी ऐकत पण नाही मग असं वाटतं तू खूप छान आहेस का असं आहे हां त सल का
आता अभ्यासासाठी चाललेलं जे आंदोलन आहे त्याच्यात पण बघते ये ना पहिले वीस दिवस त्याच्यात कोणीच रस दाखवला नाही की काय आंदोलन उगंच चाललंय असं चाललंय पण ज्या वेळेस लोकांनी आवाज उठवला लोकांनी ऑनलाईन प्रतिक्रिया द्यायला चालू केल्या ज्यावेेळेस त्या माणसाची खरंच परिस्थिती एवढी बिकट झाली त्याला हॉस्पिटलमध्येध्ये न्यायची वेळ आली ते पण पळवून न्यायची वेळ आली एवढी वेळ आल्यावरती लोक आवाज उठवतात काय उपयोग आहे त्याचा तरी पण अजून सरकार त्याच्यावरती काही ऍक्शन घेत नाहीये सरकार अजून ही बंदच बसलीय
आता सगळे वरचे सगळेच गप कड वर्षीची रा असल कुठली रा असेल सगळ जण का ना फक्त पैसा खाला बैसेत पसे सर बघायच बस झालं प जनतेच्या कोणाच कोणाला काही पडले नाही लोक्ती पण आ म्हणून एखादी्या गोष्टी चांगल्यासाठी सांगत असतील किंवा आता सिलेंडर आहे ते आपण म्हणतो पण एक एक गरीब लोक क काहीच भेटत नाही पावसात वगरे जळणं वगैरे पण भेटत नाही्ह त्या लोकांनी काय करायचं
खरच एकेकांची परिस्थिती बघता नको वाटत आणि ह्या लोकांना खरंच काहीच वाटत नाही का जरा तरी जनतेमध्ये फिरावं बरं तुम्ही स्वतःच सरा बाजूला ठेवून लोकांचा विचार करा ना त्याच्यासाठी तुम्हाला तिथे बसवलंय
त्यांना काय वाटतंय शंभर रुपये टोमॅटो किलो आहे मग त्याला काय होतोय लाख दीड दोन दोन तीन तीन लाख रुपये जे तुझ्या घरात महिन्यातच असेल त्यांना का वाट रे शंभर रुपये त्यांच्यासाठी काहीच नाही
पण जो माणूस दिवसालाच शंभर रुपये मिळतो किंवा ज्याला काम केल्याशिवाय शंभर रुपये पण भेटणार नाही अशा व्यक्तीला त्रास आहे मला एक टोमॅटोची पण किंम त अशी आहे ना
म्हणजे त्याच्या इतकीि त कोणी समजू शकणार नाही पाहिजे तुम काय
तेच ना आणि ते टाकून पण द्यायचं त्याला होणार नाही कुठली पण गोष्ट
चालेल ना बोल हम्म बा
बाय